हॅलो!
हॅलो!
हा बोला येतोय का आवाज?
हा येतोय येतोय.
हा बोला.
काय म्हणताय?
बाकी काय म्हणताय अजून?
काय नाही तेच जे आपण स्वत बन बनवलेली वस्तू वेअर करणं म्हणजे खूप मोठी आनंदाची बातमी असते. स्वतःसाठीआनंद निर्माण होतो त्यांनी.
बरोबर हो. चांगली गोष्ट पण तुम्ही कायतरी करताय असं छान आहे.
मला आवडतं म्हणजे मला लहानपणापासून आवडतं की मी काय तरी केलं पाहिजे.
बरोबर बरोबर. मग आपण जसं करू तस आपले मुलं पण आपल्या बघर शकतात ना वो? आपण केलं का मग मुलाना वाटतं आपली मम्मी करते आपण पण तसं करूया काहीतरी
हां शिकण्यासारखं म्हणजे शिकायला मुलांनी शिकला तर छानच आहे.
हो.
त्यांना तस आतन असं वाटलं पण पाहिजे ना तसे मुलांचे ते हां.
हम्म.
आत्मविश्वास पण त्यांना निर्माण झाला पाहिजे.
बरोबर हो ते तर आहेच.
जाणीव असंली पाहिजे परिस्थितीची त्यांना म्हणजे आत्ता आहे अन उद्या चला नाहीये ती वस्तू म्हटल्यावर
बरोबर हो.
आपण आता त्याच्यातच राहणार की नाही आपल्याकडे जास्ती पैसा होता, जास्ती पैसा होता पुन्हा एखाद्या वेळेस असं पण येतं ना की आपल्याकड काहीच नाहीये.
हो हो. होत ते काय वेळेला वेळ कधी सांगून येत नाही हम्म.
पाहिलेला आहे तो परिस्थिती आपण अनुभवलेली आहे. तर असं नाही की मंग ते आता आहे. आणि काही दिवसांनी हीच परिस्थिती आपल्यासोबत असेल ह्याची गॅरंटी नाही देऊ शकत आपण.
नाही देऊ शकत खरी गोष्ट आहेे ते.
म्हणजे परिस्थितीला कसं सामोरं जाणं हे म्हणजे आपण आपण शिकलेलं असं मुलांना पण थोडसं दाखवून दिलं पाहिजे.
बरोबर बरोबर ते तसं पाहिजेच ओ मुलांना पण कळलं पाहिजे. तरी आत्ताच्या मुलांना सगळं भेटतंय जे म्हण
भेटतयं म्हणजे अस ताई हा त्यांना जाणीव नाहीेये परिस्थितीची.
हो तेच ना मग त्यांना भेटतयचं
मुलं आहेत किती आई बापांना अ म्हणतात की नाही ह्यांनी परिस्थिती अशी काढलीय पण आजकालची पिढी अशी झालीये की त्यांना सर आता कसे झालेत आई बाप त्यांना वाटलं की आपण कधी च नाही काय म्हणजे केलं आपल्याला काही नाही भेटलं तर आपण मुलांना तसं नाही ठेवायचं आहे.
बरोबर मुलांना देतात ते लगेच अस सगळ्या गोष्टी. भेटतं हो. पण मुलांनी पण त्याचा विचार व्यवस्थित केला पाहिजे ना! तेच होतय ना मग मुलांना असं वाटतं आपल्याला बोललं का भेटतय आपण
म्हणजे तसं घरातल्यांनी त्यांना म्हणजे प्रोत्साहन पण दिलं पाहिजे की नाही तुला हे वस्तू नाही भेटत तर मग तसं सगळ्यांनी समजून सांगितलं पाहिजे. नाहीतर एक म्हणतंय की नाही आणि एक म्हणतय की हां द्यायची आहे तर ह्याच्यात काय अर्थ नाहीये.
बरं नाही ना मग ते मुलांना असं हे होतं ना.
की नाही आपल्याला पूर्ण सगळं भेटतंय नाही जरी म्हटलं कुणी तरी आपल्याला कोण ना कोण देतंय त्याच्यामुळं मुलांना त्या परिस्थितीची जाणीव नाहीये.
नाहीये नाहीये खर ही गोष्ट खरी आहे मुलांना जाणीव नाहीये.
जाणीव नाहीये कारण आता मम्मी जरी नाही म्हटली तर पप्पा तरी हा म्हणतात.
म्हणतात हो हो
त्याच्यामुळं मुलं काय झालेत आजकाल की म्हणजे त्यांना जराशी पण अशी थोडीशी पण जाणीव हाईच नाही.
नाही नाही त्यांना असं वाटतं मला बोललं का लगेच भेटलंच पाहिजे.
हो
हम्म हे चुक
तसे घरातल्यां सगळ्यांनी सपोट म्हणजे प्रोत्साहन दिल मुलांना तरच आजकाल सगळं आहे नाही तर मग मुलांचा असा इथून पुढचा गरीबीचा हा तर त्यांच्या ह्याच्यातून शब्द म्हणजे नाहीच राहणार त्यांच्या पुस्तकातच नाही राहणार.
बरोबर ते तर खरी गोष्ट आहे.
सगळं आहे सगळं भेटतय सगळं आहे. पण परिस्थिती कशी येते कधीकुणावर ते नाही सांगता येत.
नाही सांगता येत खरं आहे ते
ते आपल्याला ही माहिती नाही आणि ते कमावणाऱ्याला पण माहिती नाही.
बरोबर आहे ना. पण नंतर वेळ निघून गेल्यावर कळल्यावर काही फायदा नाही हो वेळेत कळालं तर बरं असतं ना.
म्हणून आपल्याकडे किती पण असलं तरी मुलांना थोडी तरी जाणीव पाहिजे. कि म्हणजे शिकवलं पाहिजे त्यांना एवढं तरी कि नाही बाई आपण म्हणजे कुठं ना कुठ तरी आपण थोडंसं हे केलं पाहिजे. समजून घेतलं पाहिजे.
खरं आहे हो हो ते तर आहेच.
पण ते कधी मुलांना समजेल हे माहित नाही.
नाही हो नाही सांगू शकत आत्ताच्या मुलांना तर नाहीच आपण आत्ताच्या मुलांना बघा थोडं बोललं तरी किती राग येतो लगेच.
राग येतोच तेच तर तेच तेच आहे की म्हणजे मुलांना पण आता पासन नाहीच सांगू शकत काय म्हणजे त्यांच्या मनाने जर त्यांना कधी थोडेसे मोठे झाल्यानंतर जर मनानी कळलं तर ठीक आहे. नाहीतर आपण आजकालच्या पिढीतल्या मुलांना सांगूच नाही शकत. की आम्ही कोणच्या दिवसातून आलोय आणि आम्ही कोणच्या परिस्थितीत जगलोय.
ते ऐकूनच घेणार नाही. ते म्हणतात तुमचा काळ वेगळा होता. आत्ताचा काळ वेगळा आहे.
पण प्रत्येक वेळेस तो काळ पण साथ देत नाही ना.
नाही देत साथ ते तर आपल्याला माहितीय पण ते मुलांना कुठं माहितीय त्या गोष्टी
मुलांना कुठं माहितीय. आपण आपल्या आई- बापांची परिस्थिती पाहिलीय.
हो तेच ना
म्हणजे मी माझं स्वतःहून सांगते म्हणजे माझं लग्न जमलं ना त्यात टायमाला म्हणजे अ आमच्या घरात म्हणजे पीठ सुद्धा नव्हतं.
अरे बापरे! एवढी परिस्थिती हे ओ.
म्हणजे कसं आता आम्ही इतर लहानच होतो म्हणजे आता कामाला जायच म्हटलं तरी आता आम्ही तर शाळा सोडून असं कामाला नाही जाऊ शकत ना. आता जे पण काय होतं ते मम्मी पप्पाच बघत होते सगळं.
बरोबर.
म्हणजे अशे दिवस काढलेत की काही काही दिवशी आम्ही फक्त भात खाऊन झोपलेले.
ऐकल्यावर खूप वाईट वाटतं अशा वेळेस अशा लोकांचं ऐकलं ना खूप वाईट वाटतं.
च आपल्या मुलांनी पण म्हणजे ते दिवस तर नाही पहावेत की नुसतं भात खाऊन झो पाअ पण ह्याची जाणीव तरी ठेवावी की नाही हा. आजकालच्या मुलांना नाही भात भाजी आवडली कि ते डबा आसच्या असान अख्खी तो फेकून द्यावाच लागतो डब्बा. कचऱ्याच्या ह्याच्यात आणि काय काही काळात असं होत की, ते डब्यातली भाजी म्हणलं तरी आपल्याला शिल्लक राहत नव्हती.
नव्हते राहत हो.
पहायला सुद्धा नव्हती.
नाही हो पहिल्या पहिल्याच काळान आता तर खूप बदल आहे खूप बदल आहे.
आजकालच्या मुलांना म्हणते काय पाच-पाच, सहा-सहा जोडी चप्पलचे असतात. चप्पल, बूट, सॅंडल शाळेचे वेगळे, अ पार्टीचे वेगळे, फंक्शनचे वेगळे म्हणजे अर्ध गुण जास्त तर घरात चपल्यांचेच की बाजार असतो.
ते तर काही विचारूच नका ते
ता कि म्हणजे शाळेत जायचं म्हणलं तरी चप्पल नव्हती घलता अशे म्ह अशा स्वतःहून अनुभवलेल क्षण आहे तर.
नाही बरोबर आहे ना वाईट वाटतं ना म असं आपल्याला समोर बघितल्यावर आणि मुलांनी त्याची कदर नाही केली तर म अजून वाईट वाट तं आपल्या वेळेस काय नव्हतं आता मुलांना
पाहिलेच नाहीत ना त्यांनी ते क्षण पाहिलेच नाय. ऐकादी चप्पल हरवून आले तर अशी नाही म्हणायची की हा मम्मी माझ्याकडनं हरवली नाही मला आ ताच्या आत्ता दुकानातून नवी घेऊन या असं उदाहरण देतात आणि त्यांना दिलीच पाहिजे.
हम्म.
मंग ते असं वाटतं ना की आपल्याला रोज शाळेत मार खाऊून यावा लागायचा. पण ते आपल्याला चप पल म्हणजे बूटं बूटं म्हटलं तर पाहायला सुद्धा नव्हते बूटं शाळेची बुट काय असतात म्हणजे मी कित ती दिवस शाळेत जात होते पण मला स्वतःला बुट म्हणून नव्हते. शाळेचे रोज मार खावा लागायचा.
त्या वळेस असं कंपल्सरी नव्हतच ना हो आपल्याला.
शिक्षकांना पण त्याची जाणीव होते की नाही बाबा ह्यांची एवढी परिस्थिती नाहीये की हे बुट घालते.
बरोबर
एक दिवस मार खाल्ला दोन दिवस खाल्ला आठ दिवस खाल्ला की ते परत काय बोलतच नसायचे न
नाही त्यांना माहिती होऊन गेलेलं होत ना या च्या कडं नाहीच नारे कुटुन आणणार हम्म
तसंच झालंय मग आजकालच्या पिढीत माणूस हा विचार करत नाही पाहिजे म्हणजे पाहिजे कि आहे नाही आहे
काहीच नाही तुमच्याकडे पैसे आहे का नाहीत कुणी विचारत
हम् हम् फक्त पाहिजे त्यांनी तो असा नियम बनवलाय
नियम बनवलाय खरं आहे ते हम्म
परिस्थितीची जाणीव असली पाहिजे माणसाला
बरोबर आहे खरं आहे पण आजकालच्या मुलांना नाही हो परिस्थितीची जाणीव नाहीेये
नाहीच आहे नाहीच आहे बिलकुल नाहीेये
तेच ना
कारण त्यांना सगळं म्हणायचं बोलायच्या आ आ आध ती हि त्यांच्या अपेक्षा पूर्ण होतात
पूर्ण होतात तेच ना मग
म्हणजे आपण नाही म्हणूच शकत नाही त्यांना
नाही ना
आणि आपण जेवढा मार खाल्लाय तेवढा मुलांनी खाल्ला नाही. ह्या पिढीत तर खातच नाहीत
थोडं जर ओरडलं तरी एवढं रागवतात मारायच तर लांबच राहिलं
तेच झालेले आहे
हम्म
आम्ही स्वतः किती किती मार खाल्लाय ही ही ही ह ह म्हणजे काहीच अपन सांगू शकत नाही की आपण काय सहन केलंय
बरोबर आहे ना ते तर आहेस
असं म्हणजे एक एक काळ कधी क
त्या गोष्टी खऱ्या नाही वाटत हा
नाही वाटत
नाही वाटत त्यांना आपण किती सांगा नाही त्यांना खरं वाटत
खूप अवघड
हम्म आता गेले असतील शाळेत मुलं
हो चला लावा तिकडून
हो चालेल चालेल
हो
हम